हॅलो बोला की ओ.
आपण कुठे होतो मगाशी?
मगाशी आपण रस्त्यावर होतो तू कुठे होतास? मी रस्त्यावरच बाबा.
हा मी घरात होतो.
जेवन झालं का नाही?
जेवलो बघतो
जेवणच आला बसलोय बघ.
हा हा हा. ट्रिप ट्रिप मध्ये कुठं होतो आपण?
ट्रीप मध्ये होतो रे तोरणाला तोरण्याला होतो.
तोरणावरन खाली उतरलासा तुम्ही लगेच दोन मित्र वरती गेले त्यानंतर
दोघं वरती जाऊन आलीत खाली ते काय वर बघून आलीत. आमचा राहिला तोरणा बघायला.
हा सगळ्यात भारी किल्ला कुठला वाटला?
राजगड.
राजगड दोन्ही पण दोन्ही पण राजधानी आहेत.
होय होय. राजगड पण डेंजर आहे.
डेंजर आहे.
त्यात नुसताच राजगड चढायचा चालू केलो पाऊस
हा.
असाला पाऊस सांगतो आई शपथ! अरे लय भयानक पाऊस आणि आम्ही जरखे येत नाही काय नाही
भिजतच की.
हम्म
फॉनचर ला जायचरे एक
अरे आम्हाला वाटलं नाही रे पाऊस पडल एवढा.
हा हा हा.
दिवाळी झाल्यावर काय आता एवढं कुठे पाऊस असतो आणि काल झाला की पाऊस एकदमच
हम्म.
अवघड सगळं मोबाईल ठेवायचं अवघड
हा.
एक पिशवी हुडकली यात चार पाच सहा मोबाईल ते शिब्याच्या खिशात सगळ्यांच मोबाईल माग
हा.
हा. काय करणार मग त्याच आता पूर्ण भिजलेलं किच्च भिजलेलं बघ सगळं तसच चढलो बालीत
वर वरती गेल्यावर भारी वाटलंय खरं.
हम्म फोटो काढाय खर मिळाल नाही आम्हाला वर पावसात मोबाईलच काढाय मिळालनाय
हा हा हा.
म अवघड
हम्म हम्म
आणि आम्ही चुकी काय केल माहित आहे काय दोन वेळा
आ
नवीन कपडे बिपडे घालून गेलेले आता यावेळी काय करणार दोन नाईट पॅन्ट आणि दोन टी शर्ट
हा बास.
तसं. आम्ही पोर फोटो काढासाठी इस्त्रीची शर्ट जीन्स पॅन्टा हा त्यातन होत नाही रे फेरायचं.
तेसं की ट्रॅकिंग असते रे लयी.
हा तेच
हम्म
आता यावेळी काय करायचं दोन नाईट पॅन्ट घ्यायचा टी शर्ट एक दोन गाडीत काही चड्डीवर बसलास तरी चालतय.
हम्म गाडीत कोन काय विचारणार हाय.
होय आणि गाडीत काय प्रवासात काय रे चड्डी साधा टी शर्ट घातला
आणि कंटाळा पण येत रे कपड्या आपलं कोण कोण लक्षणार आपल्याकड. बरोबर असते ते बरोपर असते हम्म.
म काय म्हणतो शिवनेरीला पण भारु आहे सोड. ते महाराजांचा पळनाव वगैरे
हा हा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
असं मध्ये अक्कलकोटला देन कसं गेलता नाही तसं मध्ये कुठे जर जाणार असला तर सांग मला.
हम्म कुठे पण फिरायला जाणार असंल सांगतरी. तू असलास की तू असलास की सोडत त रे
सोडत्यात काय?
होय. एकटे तर घ्यायला सोडत नाही. तुझ्याकडच सगळं तुझ्याकडे आहे बघ.
सगळ तुझ्याकड तुझ्याकड काय हाय तू पण काड काय तर आता.
तुम्ही का एवढे जाता? काय करू?
मग कॉलेज कधी चालूय?
काय झालं?
कॉलेज
क कॉलेज बस सोळा सतरा सोळा सतरा
हा हा हा.
हम्म.
गणपती जवळ आला की.
गणपती आला जवळ दोन दोन ऑगस्ट
किती दिवस राहिले मग?
कोणाला?
गणपती ला?
गणपतीला बावन्न त्रेपन्न दिवस राहिले असतील फक्त.
अ कोल्हापूरच आगमन सोहळा कधीय?
अरे कोल्हापूरचं तिच कळना कारण कनी
अजून डेटच काढली नाही तिने खुळ्या मागच्या वेळी वीस जुलै ला होता.
अरे गणपती लवकर हुतं रे मागच्यावेळी.
हा हा गणपती लवकर मागच्या वेळ कितीला होता रे गणपती?
अठ्ठावीस का एकोणतीस ऑगस्टला होतो हम्म.
ते या ऑगस्ट मध्ये असणार.
आ का ब दोन तारखेला का नाही आगमन सोहळा आहे. कुणाचा जयसिंगपूर वाल्यांचा.
जयसिंगपूरचा झाल्यावर त्यांचा असतं का?
हा नाही त्यांच्या आदी असतोय तेच रे. आपल्या पश्चिम महाराष्ट्रात क नाही कोल्हापुरचा पहिला असतोय.
हा.
महाराष्ट्राचा घेऊ पश्चिम महाराष्ट्रात मग दोन तारखेला वार कुठला येतोय?
दोन तारखेला वय?
हा ते आज किती तारीख हाय पंचवीस शनिवार आहे शनिवार आ. आज वार शनिवार हाय ना?
शनिवार हाय.
हा पंचवीस, सव्वीस, सत्तावीस आं थांब की थांब पंचवीस शनिवार.
सव्वीस, सत्तावीस रविवार, सोमवार, मंगळवार सं संडे, मंडे परत
थांब थांब थांब थांब थांब थांब थांब थांब मी इकडून मोजतो थांब. पंचवीस, सव्वीस, सत्तावीस, अठ्ठावीस, एकोणतीस, तीस. अरे थांब शनिवार, रविवार, सोमवार
हे बघ तू काय कर माहिती आहे काय ऐक ऐक तू डेड धर मी वार मोजतो.
थांब बाय धरलेय पंचवीस, सव्वीस, सत्तावीस, अठ्ठावीस एकोणस, तीस, एकतीस, बत्तीस अरे अरे दोन तारखेला रविवार आहे.
रविवार आहे हा हा.
म हिने एक तारखेला शनिवारी गं गोमबईतनं गणपती आणणार आहे
हा.
आणि दोन तारीख रविवारी ये हे करणार वाटते मग.
हम्म रविवार असता तर मग काय विषय नाही.
नाही नाही सोमवार आहे वाटते थांब पंचविस तारीख सोमवार
ऐक त्या आज सोमवार कुठे काय तू तारीखस मोज मी सांगतो. उद्या कुठली आहे सव्वीस रविवार हा.
सत्तावीस
सोमवार
अठ्ठावीस, एकोणतीस
बुधवार
तीस
गुरुवार
जुलै महिन्या तीस आहे एकतीस आहे?
एकतीस आहे बहुतेक. एकतीस शुक्रवार, एक शनिवार, दोन रविवार बरोबर आहे.
मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै हा होय एकतीस आहे.
रविवारच येते बरोबर.
हा म रविवारीच आहेत दोन तारखेला आगमन आहे.
डेट फिक्स नाही झाली अजून.
अगव क आधी मधी जायचं कारण काय दे रे बघु तरी रविवारीच करत्यात.
रविवारिच हाततनी
हम् तु मागच्या वेळी आला नवतास ना?
ए गेल तो की मागच्या वेळी पण.
ऐ कठं गेलतास मी तुला फोन केल तू म्हटलास अजून गावातच आहे म्हटलेलास.
हे नाही आलतू की खुळ्या मागच्या वेळी वाटतय आलतो रे मागच्या वेळी. तू पुढ गेलताच बहुतेक मी नंतर न आलतो.
किती वाजता आलतास?
आम्हाला सात वाजलेले कि कमा सात वाजलेले कि आम्हाला. कमानीतन पुढ गेलती मूर्ती तव्हा हा हा.
आम्ही आतल्या गणमूर्ती यायच्या आधी गेलतो. मी आधी जातेन तूला मी फोन केल तो की तेव्हा तेव्हा अजून गावातच होतास.
तवा वेळ झालतारे आम्हाला याला.
हम् हम. तुम्ही नाचायला गेलता का डायरेक्ट?
होय मागच्या वेळी पहिल्यांदा गेलतो मी पण अहो.
मी पण मागच्या वेळी पहिल्यांदच गेलतो अरे आगमन आगमन याज असं जवा वळतो कानी तिथनं कमानितंन पुलाखाली येत तवा भारी वाटतय.
शेवट वाटते गर्दी बीर्दी कसली असते बा
अरे अरे गणपती आणायला ओरडतेतच पोरं काल आलाय घरघर बघ वरती पुलावर थांबू देत नाही डायरेक्ट गाडीत भरत्यात थांबलाच की गाडीत भरत्यात. हो अरे ल्या वरती मार मारा मारी पोलीस हालू देत नाही जागेवर न. हा असं करत्यात.
त्यांच्या तिथे आत बसते ब तिथपर्यंत होतो आम्ही मूर्ती बसते तिथपर्यंत. तिथंच रात कसल ट्रक्चर तिकडे आज पुढे परेत गेलतो खुळ्या आम्ही.
अरे तिथं तिथं पर्यंतच नाव तिथं साऊंड लावलं तिथपर्यंत गेलता नाव?
हा.
कार्यालय पर्यंत
तिथं कसलं स्ट्रॅक्चर लावलेलं तर खुळ्या मागच्या वेळी.
आम्ही मागच थांबलेलो आत गेलो नव्हतो तुम्ही आत गेलता काय?
नाही नाही आत नाही बाहेरच थांबलेलोबा रोडला कुठं गर्दी ढीगभर आणि आत कूट जातोस.
हा म्हणजे असं तसं पुढईलो गर्दी भरलेली जाऊदे म्हटलं बाहेरच थांब्याव.
बर
व्हय.
अजून काय विशेष
काय नाही बघ त्याकड आता गणपतीच बघ तुमची इकडे मूर्ती आहे यावेळी? अच्छ
आं
यावेळी बारा फुट आहे नव?
अकरा दहा अकरा म्हणाल्यात अजून फिक्स करायचा आहे बुकिंग हे करायचं ठरवायचं आहे मूर्ती अजून मांडवामुळे जरा चालय रे मांडव कस बारकाय आमच्या उंचीला.
हा म्हणजे लोखंडाचा आहे काय?
हा.
हा बारा फुटाच हाय? अरे मग तुमचं स्टेज वेगळं स्टेज धरून बारा फुट आहे काय?
स्टेज सोडून बारा फुट आहेय खरा विषय कसा आहे
स्टेज वरती घेतल्यावर मूर्ती अजून मोठी होणार.
आत कापड मारणार त्यामुळं बघायचं नाही तर मग मूर्ती जर बारक्या नाही ठरवली तर मग मिरवनुक काढायच असं प्लॅनिंग चालू आहे.
हा.
बघायचं आणि काय तर
काय कसं मंग?
हम्म कारण आता मिरवणिक पण काढलो नाही नाही दोन वर्ष झालं.
हा हा.
यांची दोनशे सतरावाल्यांची पण मूर्ती मोठी आहे म्हण.
चाळीस फूट आहे म्हण.
चाळीस फुट काय तर हाय बग ते.
हा अजून मूर्ती तयार कराय घेतली नाही त्यांची अजून.
अजून?
होय गंगानगर मध्ये आहे मूर्ती त्यांची.
व्हय?
हम्म. यांची एक यांचे एक तरावेले की मुंबईचा राजा.
एक सर्मीवाल्यांची
होय.
तीची कोणाकडे हाय?
कुरुचित आहे याच्याकडे आहे कौशिक कड आहे.
होय यांची पण भारी असते सोड. विक्रमनगरवाल्यांची गणाधीशवाल्यांची पण भारी असते.
ती सगळी याकडे यांची
परत टाकोड्याची पण मूर्ती भारी केली होती मागच्यावेळी.
होय अरे सेम अरे सेम मूर्ती किरण्यान केलता किरण मुंबर होय काय मिर्झा मिर्झा सम्राट अरे त्यांची हवी मूर्ती कशी आहे माहिती आहे काय किरण्याकडे आहे ह्या साईड नं बघितलास की हत्ती दिसणार.
हा.
उजव्या साईडनं डाव्या साईडनं बघितलास की बैल दिसणार.
व्हय.
हा असं केलाय आणि वरती अंतराळी मूर्ती असं.
ह काही यावेळी सगळ्यांचा हवेतलाच विषय हाय बा. तीन स्टोऱ्या आहेत नुसत हवेतला विषय बॅलेन्सिंग विषय. हा तेच की. त्यांचं पण काय हाय वाढता हवा गणेश गणाधीशवाल्याचा. हम्म.
तीच भीती असते बाकीचं काय नाही आणि त्यांची तर बेळगाव बेळगाववरण आणायची
हा नाही तर म्हणजे .
तेच की हम्म.
अवघडं आदल्या दिवशी मध्येे मज्जा येते बघ. खरी गावात सगळ्या मूर्त्या लागलेल्या असत्यात.
हो अरे आदल्या तीन दिवस आधी यावेळी तीन दिवस आधी आगमन सोहळा आहेत सगळ्यांचं होय ती
मागच्या वेळी दोन दिवस अगोदर होतीच कि रे.
अरे या वेळेत तीन चार दिवस आधी गावात फिरलास का नाही सगळ्या मूर्ती दिसणार तुला असं आहे. सगळ्या गांधी आणून ठेवतोयत बघ. तसं हा दुसऱ्या दिव सकाळी आणतयात बस ब.